हॅलो हा हा काय म्हणत कशात मजत ना नमस् सर नमस्कार
हो बोला कोण काय दिवाळी विषयी बोलायचं होतं तुमच्याकडून काय ऐकायचं होतं दिवाळीविषयी सांगाल का मग तुम्ही
हो हो सांगते ना
हो
हा हा हा ते हम् बाकी काय म्हणजे तुमच्याकडे दिवाळी सण वगैरे साजरा करतात की ना म्हणजे
हो हो हो नाही करतो ना हो करतो ना म्हणजे दिवाळी हा सण आपला कसा हिंदू धर्मातीलच सर्वात मोठा सण मानला जात त्याच्यामुळे दिवाळी ही प्रत्येक ठिकाणी साजरी केली जाते अस
प्रत्येकाची बदतीचे वेगवेगळे येत ना तर ते म्हे पदार्थ बवले म्ह शंकरपाळी चिवडा हे सगळं असलं तरी प्रत्येकाची म्हणजे बनवण्याची पद्धत वेगळी असते म्हणजे प्रकार थोडा फार वेगळा असतो अस त्यासाठी आणि चिवडा आता इकडे आमच्या इथे कोकणामध्ये कसं पोहळ्याचच बनवतात म्हणजे हाटावरती कसलं भात पोह्यासा वगैरे असं बनवतात म्हणजे प्रत्येकाची शी वेगवेगळी पद्धत असते बनवायची अस ह सल अस ते हो ते
हो हो आणि दिव्यांचा उत्सव म्हणून ओळखली जाणारी दिवाळी असते म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे क कंद किंवा आकाशकंधी वगैरे लावलेले असतात किती छान वाटतं त्यावेेळेच वातावरण किती छान असतं नाही का म्हणजे आपला दिवाळी हा सण कमीत कमी पाच ते सहा दिवस चालतो आणि त्याची सुरुवात कशी म्हणजे वसुबारस पासून होते वसुबारस म्हणजे दिवाळी रुवात गाच्या पूजेने होते नाही का आपण म्हणतो त्याच्या म्हणजे क अ चार पाच आहे म्हणजे का ते त्याच्यानुसार ते सुरुवात हो
बैल पोळ हा बैल पोळ्यात म्हणजे म्हजे बैलांची पूजा करतात तेव्हा
हो नरक चतुर्दशी असतील लक्ष्मीपूजन नंतर बलिप्रदा भव्य वर त्याच्यात भरपूर एव प्रेत नाही का आणि वला गयची पूजा करता तुम्ही करता का मग आई वासरांची पूजा करता का सुरुवात
करतो हा आमच्या टच आता नाही आहेत ऍक्च्युली पण आम्ही आपली प्रतिमा म्हणून ते मूर्ती पोजन करतो आपले हा तस हरीचा घरी असं हम्म
हो नाही खूप छान वातावरण पण असतं तेव्हा नाही का आणि धनोत्रयदश म्हणून
हम्म हॅलो हॅलो हॅलो हॅलो
येतोय ताई आवाज येतोय माझ हा येतोय आवाज हो म्हटलं धनोत्रयदशी असती ना तेव्हा पण आपण पूजा करतो धनाची वगैरे नाही का
करत हो हो बरोबर लक्ष्मीपूजनला पण म्हणजे पण हॅलो हॅलो येतो येतोय म येतोय मला येतोय तुम्हाला ना येत का माझा आवाज हॅलो हॅलो
येतोय ना त मला तुमचा आवाज अटकतोय
आता हा हे पावसामुळे खूप प्रॉब्लेम होत हो असं पाऊस पडतो ना आमच्या म्हणजे हा त्याच्यामुळे नेटवर्क म तुमचा पण मात येत नव्हता म तुमचं पण येत नव्हतं मला हा त्याच्यामुळे ते नेटवर्क इश्यू होतोय होत हा तेच
पण असते नाही का आपण त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला म्हणजे धन आणि आरोग्य प्राप्त होण्या नाही का आपण भांडी खरेदी करतो सोने वगैरे खरेदी करतो म्हणजेुभन जात आपल्या याच्यामध्ये नाही हिंदू धर्म म्हण ह् नंतर नरक चतुर्दशी असती माहित असेल ना तुम्हाला नरक चतुर्दशी म पण हा श्री म्हणजे त्याच्यामध्ये काय अ श्रीकृ म्हजे भगवान श्रीकृष्णाने नरकसूर राक्षसाचा वध केला होताात त्याच्यामुळे आपण नरक चतुर्दशी करतो हो आणि त्या ती झाल्यानंतर लगेच लक्ष्मीपूजन असतं
हो छोट आवडत फटाके वगैरे हो सकाळी पण लव अब्ब असलामला सकाळी म्हणजे न चुकता आवडीने मुलं लवकर पहाटे उठतात अभ्यास हा आणिण नवीन कपडे घालायला मिळतात फटाके फोडायला मिळतात
फटाके छान छान खायला भेटत नाही का गोड वगैरे ह म्हणजे ते एक साईड ते म्हणजे एकदम असे खप खुश असत मु जास्तीत जास्त छोटे मुलं आणि आपल्याला पण म्हणजे त्यावेळेच वातावरण किती छान वाटतं फ्रेश वाटतं नाही का असं सगळ बाहेर एकदम अस गजबजल्यासारखं दुकान आलेली असतात त्याच्यामुळे खूप छान वाटतं अस वाटत संपूच नाही दिवस अशी छान राहतं, हा हॅलो येतोय ना आवाज मॅम?
हो आता मगाशी गाय नव्हता येत मगाशी असं नाही म्हणजे किल्ले वगैरे हा किल्ले वगैरे बनवतात की नाही तुमच्या इथे? हो बनवतात ना आमची तस आहे एरिया वाईज असं हे असतं कॉम्पिटिशन असतं म्हणजे कोणाचं चांगलं मग त्याला प्राईज वगैरे हे करतात प्राईज वगैरे देतात फर्स्ट थर्ड थर्ड सेकंड असे थर्ड असे प्राइज देतात
हो हो हो हो हो नाही ते खूप छान वाटतं आणि बक्षीस भेटणार त्याच्या आवडी म्हणजे
खूप छान छान म्हणजे प्रॉपर म्हणजे सेम टू सेम जेवढे गड त्यां प्रॉपर म्हणजे किल्ल्यांची प्रितीमा तसे बन प्रॉपर भरवतात तिथे म्हटल हम्म अस
आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मग काय पाडवा असतो म्हणता नाही का आपण बलिप प्रत झाले जोडपे असतात त्यांच जातो आणि एक म्हणजे ते ओवाळता नाही का नवऱ्याला ओवाळता बायकास
हो.
ते एक असतं नंतर शेवट मग भाऊ बहिणीच सन भाऊबीज त्याच्यात पण खूप म्हणजे छान असतं नाही का भाऊबीज म्हणजे गिफ्ट भेटत घरी येतो आपण जातो हो आपण पण जातो आपल्याला पण जायला भेटत नाही का मग सुट्ट्या लागत मुलांना दिवाळीच्या हम्म त्याच्यामुळं खूप छान वाटतं म्हणजे दिवाळीचा सण म्हणजे हो हम्म मला पण आवडत तुम्हाला आवडत का दिवाळी हम्म आणि? तुम्ही बनवत असाल ना सगळे पदार्थ छान छान बनवत असाल ना
हो हो बनवते ना ते तेव पण आवडीने बनवतो पण तेवढंच आवडीने लोकांना पण खायला
तेच ना हो नाही माझ्याकडे तर मी भाऊ म्हणजे दिवाळी पदार बनते पण कधी ऑर्डर पण घेते माझं चालतं दिवाळीच हो ऑर्डर पण घेते मी दिवाळीला आणखी अ कसं भाऊबीजेला आपण चॉकलेट्स वगैरेच गिफ्ट देतो नाही का भाऊबी भाऊ वगैरे त्याचे पण वव म्हणजे होममेड आपले चाॅ क्लेचस वगैरे पण बनवते हो त्याच पण खूप ट्रेंड असत हो त्याच पण ट्रेंड खूप आहे त्याच चॉकलेट वगैरे गिफ्ट लॅम्पर करून द्यायचं आणि बहिणींना म्हणजे छोट्या छोट्या मुलींना तर ते खूप आवडतं ना त्याच्यामुळे घेताच ऑर्डर येतच त्याच्या आता भरपूर ऑर्डर केलेली आहे मी चॉकलेट ची गिफ्ट पॅक करून अस हम्म आणि दिवाळीला आपण भरपूर गिफ्ट हॅमपर करू शकतो ना काय आयडॅ भरपूर असल्या तर आपण भरपूर करू शकतो हम्म दिवाळीचा हा सण एक आपल्या हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण मानला जातो नाही का महत्वाचा हा त्याच्यामध्ये आपण भरपूर म्हणजे बिझणेस व्यवसाय पण करू शकतो आणि आनंद पण घेऊ शकतो आणि भरपूर काही गोष्टी नाही का
से म्हणडे जॉब करणाऱ्या लेडीज आहेत त्यांना वगैरे कसं फराळ बनवायला टाइम नाही मिळत त्याच्यामुळे ते सगळं
विकतच घेता हा विकतच घेता हो पण विकत पेक्षा घरी आपण बनवलेले तर खूपच छान असतात थोडे थोडे बनवायचे पण मग ते घरचे छान वाटते बाहेरचे कसे वेगळा असतो हो मजा येत करायला नाही का असं इंटरेस्ट वाटतो हम्म आणि आपल्याला कसं म्हणजे जमत पण आपण आता युट्यूब वगैरे निघेल त्याच्यातून पण रेसिपी बघून आपण आपण वेगवेगळे पदार्थ करू शकतो नवीन नवीन ह्म आमच्या घरात तर आम्हाला शंकर पाळे चकली हे आयटम जास्त आवडतात
आवडत हो का आ मा आमचे ते हा आमच्या इथ पण चकली चकली आणि चिवडा
चिवडा शंकरपाळे चकले आणि शंकरपाळे जास्त फेमस असतात म्हणजे प्रत्येकाला आवडतं तेवढं तिखड हम्म बाकी चात खा तेवढे प्रकार एवढे खाल्ले नाही जात हम हं थोडे थोडे नॉर्मल पूजेसाठी आपण करतो मग ते फक्त नाही का हो आणि पूजा पण मांडत असाल ना तुम्ही मस्त अशी मोठी पूजा पण करत असाल ना देवीची लक्ष्मी मातेची हो हो मी पण करते ह कलशपूजन वगैरे हो करतो हो म्हणजे त्याच्या पुढे आपण मीठाची पुडी गूळ वगैरे ते पण ठेवता का तुम्ही
नाही आमच्याकडे नाही ठेवत अशी पद्धत नाही आमच्याकडे
नाही आमच्या इकडे ठेवता मीठ पुुडी ठेवता परत म्हणजे ती कशी अन्नपूर्ण माताच असती नाही का आपल्याला त्याच्यामुळ मिठाची पुडी ठेवायची गुळ ठेवायचा परत एक नवीन बुक ठेवायची पेंन ठेवायचा त्याच्यावरती अ स्वस्तिक काढायचं शुभ लाभ टाकायचं त्यानी जास्त लक्ष्मी माता प्रसन्न होते दिवाळीचा सण त्याच्या पाासूनच चालू होतो नाही का आपली घरात लागणारी वस्तू मीठे मेन नाही का मीठ सगळ्यात महत्वाची असते बघा मातेच्या पुस्तकामध्येच लिहिलेलय
ल काहीच नाही नाही मीठ हे महत्वाचच आहे हो हो हो हम्म ते तर आहेच मीठाशिवाय काही पदार्थ होऊ पण शकत नाही त्याच्यामुळे मीठ आता
सगळ्यात महत्वांच चपतातय त्याच्यामध्ये दे पुढ नक्की ठेवा पुढच्या वर्षी आणि या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच दिवाळी येते नाही का आपली हम्म तेव्हाच म्हणजे आधीपासूनच मुलांना माहित असतं आता दिवाळीच महिना आला आदी पासूनच त्यांना सुरू होऊन जातं कपडे घ्यायचं फटाके घ्यायचे बरं सुट्ट्यांची चावल लागते त्यांना
हो त्यांचे प्लॅन आधीच बरोबर ते ठरवून ठेवतात काय फटाके घ्यायचे आता फटक कमध्ये पण भरपूर वाटेत आहे साफसफ करणं त तर महत्वाची बापरे दिवाळी फरागराच्या आधी साफ सफाई महत्वा
हो हो हो ना मग तेच ना पण अ मस्त चालेल मग खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून ठेव मग थँक्यू हो थँक्यू
ओके बाय बाय बाय
हो